हॅलो
हॅलो.
हा बोल ग.
हम्म काय चालू आहे.
खूप दिवसांनी फोन केला ग तू?
हो काय करणारा वेळच नाही मिळत ना म्हणून.
हा तु तुझ्या नातीच्याने तुला वेळ भेटत नाही ना.
हम्म
हम्म किती वर्षाची झाली ग ती?
दोन वर्ष चार महिने.
हो का हम्म आता खूपच बोलत असशे.
हो आता खूप बोलते.
हा काही नाही मी महिमाकडे आली. होती तिची सासूबाई माहेरी गेलेली आहे.
हा हा
हा म्हणून आली होती इकडे.
हो का
हा आतापर्यंत मैमा का आता ते प्रतिकाला तर त्याला पाणीपुरी आणायला लावली पाणीपुरी खाते आता ती
हो का काय तिचा रिझल्ट अस
नाही ना म्हणे. म्हण दोन दोन मार्कानी जाऊ राहिला तिचा पेपर
गेली का मग दोन मार्काने?
हो
अरे देवा
ते अजून पेपर एक का दोन तारखेला
हो का
हा त्यावेेळेसच मला वाटते परभणीच आहे. ते आता यायचं आहे ते बहुतेक अमरावतीच राहणार आहे
हो का
हा आणि त्याच वेळेस अ अ परभणीचे कार्यक्रम आहे.
हो ना तू नाही येणार का परवाणीला?
नाही येणार आहे ना तर ती तिची इच्छा होती. ती यायची कार्यक्रमाला पण तिचे पेपरही आहे. अ माझ्या सासूबाईकडे पण लक्ष द्यावं लागेल ना तिला
हा हा
हा समजा आली तरी काही हरकत नाही ते कारण हर्षु ले सांगून देईन ते दोन म्हणजे डबा देते मग तिची सासूबाई फक्त त्यांना जेवायला गोळ्या दिल्याय की बरोबर राहते सगळं काही
हम्म
बाकी काही नेम पण तिचा पेपर असल्या करणा न नाही येऊ शकणार ती मग
हो ना
हम्म कोमलची सांजी कॅन्सल झाली ती म्हणते
नाही नीताताई तर तशी काही बोलली नाही मी बोलली आ नीताताईला
नाही ती सोनाली नाही म्हणत आहे. ते वर्षी हा वर्षी पण आहे म्हणते त्याच कार्यक्रमात हे कार्यक्रम नको म्हण के
ती म्हणते मी नंतर करील म्हणते शिचित
हा मग आपण थोडे जाणार आहे नंतर
नाही नंतर मग त नीता पण नाही जाणार आहे
हा
हो ना मग डबल डबल जाणं थोडे होते
नाही डबल मग कोण नाही जाणार कोणी मीता म्हणे मग माझ पण नेहमी नेहमी नाही जाण होणार नंदीची शाळा राहते शिभोमच ऑफिस राहते हा
हम्म
ह म्हणून नाही म्हणत आहे म्हणते आताच राजेश्वरी सांगे की बा मग ते सांजी कॅन्सल होणार आहे म्हणे कोमलची
हम्म
हा त्यासाठी काहीतरी विचारत म बाकी तुझं काय चालूय तब्येत वगैरे चांगली आहे तुझा पाय कसा आहे ग
दुखते बाई पाय चालू आहे आता ट्रीटमेंट चालू आहे सध्या
हो का त्या दिवशी नीता पण म्हणे माझे पण हो का पाय दुखतात त्याची हो हो हो
या मधे गॅप जास्त झाला
हो का
अं प्रश्न
हम्म त बाई ऑपरेशन नाही ऑपरेशन नाही करा
हम्म गोळ्याभभते गोळ्या औषधी नाहीच
होऊन जाते ते थोडासा व्यायाम करायचा तेल चोळाच त्यान कस बरं वाटते
हम्म
हम काय म्हणते आकाशभाऊची तब्येत चांगली आहे.
हो मस्त मजेत आहेत.
आता आहे का त्यांना जवळकीचा त्रास
नाही आता कामाला चाललंय तर आता एक वर्ष होते ना महालक्ष्मी कमप्लीट फिकच. खाण चालू होत ना तिकट खायतच नव्हते काही
हां हां
तर कमी आहे त्याला आता त्रास आहे ना आता तर कामावर चाललंय तर अजूनच कमी झालं थोडं कारण की व्यायामते ना हातपाय हालतात ना,
हो हो तर मला त्रास चालू झाला आता तोच त्रास कधी पण जळकी लागते हो ना बाई फ खावं लागणार तुरीच बरण बंद हा हा अच्छा
आणि
ह तुरीचे डाबण ह
अर्धा तासांन, का बरं बर म हो बर करून पाहते ना तसं ते अमृत ज्यूस घेतला होता नंदिनीकडून रि्यान्स कंपनी तर त्यांना ज फरक वाटला. पण डबल चालू झाला मला तोच त्रास आता एकच चालू आहे सध्या ती संपतच आली आता, म्हटलंय एकच घेऊन पहा. मी अकराशेची तेे एवढी महाग आहे ती मग काय त वाठण आपली अकराशे रुपयात किती औषध होत.
हम् नाही मला म्हण घे माझ औषध ती तीन हजाराच होते. पण कस प्रिया म्हणे नाही म्हणे हे ते आता कसं आभीचे पप्पा पण मी खूप घेतले ना अे औषधी सोळाशे क्व्टर मध्ये राह तिकडे राहतो ना कॉलनी तर तिकडे घेतल होत. ही सोळाशेची एक बॉटल तर तसे तीन घेतले मी तीन, तर काहीच तर काही नाही तेव घेतला तेव्हा फरक वाटला नंतर पुन्हा जशल
हा महि ते तस नाही पाहिजे ना फरक पडला. पाहिजे तेव्हा घ्यावा वाटते म्हणून मी पहिल्यांदा एकच घेऊन पाली तो म्हणे दोन घेऊन घ्या म्हणे लं नको मी सध्या एकच घेतो मग
मुळातून जाण्यासाठी फक्त प्रिय आहे.
हो ना तर तिलाच विचारेल बाई हो ना.
किया औषधी पण बरोबर देणार आणि सगळं बरोबर करते ती माझं नाही का नाकाचं ऑपरेशन सांगितलं होतं तिनच
हो ना बाई मग काय तर हो ना आता तसच म्हणतील म्हणा टोंगळ्याच
पेपर चालू आहे ना ति म्हणून ये नाही.
हो ना ती तिकड आली की मला पण तिच्याशी बोलायला देशील बरं मग
हो हो. आणि मला छाती छातीच्या बाजून अशी गाठ होती ना हिरवी. अ ते गाठ होती तर तिन तिचे औषध देऊन फोडली. त्याच्यातून पूर्ण पस काढला नाही. तर त्याच पण चिरा काढून म्हणजे े ऑपरेशनच सांगितलं होत गाठ काढावं लागते म्हणून
बापरे बाप. चांगला आहे हो ना हो हो हो हो. नाही ब आहे ना. नाही बाई बरं झालं ते दुसरीकडे काढ कराच काम नाही पड नाही मग ते जास्त तिचेच सांगतात डॉक्टर लोक.
आपल्याला काय कळत?
हा तयार होतो. आपण त्या गोष्टीसाठी मग. कायत?
आता नाकाच्या याला काही दोन तीन हजार रुपये लागले. पण कवरच झालं ना पूर्ण. कुठं श्वासच घेता येत नव्हता झालं क्लिअर. तीन चार दिवस चार दिवस झालाच त्रास. चार दिवसानंतर तर फर आठ दिवसानंतर पुन्हा फरक पडला. मग औषध बंद सांगितले तिनि.
हो का? हम्. मी पण विचारल मग तिला. तिचा पेपर झाला कि म ती औरंगाबादला आली की मला फोन कर.
ते एवढं औषध घेतल्यापेक्षा ना मी तर तिला काय आणणार आहे की एक कारण ज्या ट्रीप मार औषधी बिवषधी घेऊन जाय सोबत. तिला जरा हे असते ना औषधई व तर ते म्हण औषध औषध घेऊन जाय कोणाचं काय काय दुखते ते विचारून घे पहिलेच फोन वर. अ औषधी देऊन दे. पण त्याच एक एक असं आहे की हळूहळू होते. हळूळ हळू होते पण इलाज पक्काच होते मला अ हो. मीच्या होमिओपॅथिक कडेच गेलती ना? तर चार वर्ष सांगितले. कंप्लीट व्हायल मला.
हो का? मग तू चालू आहे का औषध? हो का चालू आहे मग औषध? कशासाठी हे ते? हो का? हा. हो का? हम् हम्. हो हो का? हा हा. मग आम्ही तिच्याच कडून घेऊ ना.
हम्म.
हो ना आम्ही तिच्याच करून घेऊ मग. मग ती म्हणीन त्या वेळेस पर्यंत हा.
हम्म.
काय औषधीचा कालावधी आहे. एक वर्ष दोन वर्ष. मग घेता येते आपल्याला पण हा तिच्या करून घ्यायचं मग.
हम्म. हे कस अँलोपॅथी घेतो ना आपण तात्पुर त थांबते पुन्हा येते. आणि हे होमिओपॅथिक कसं मुळातूनच जाते.
ते आपण वेगवेगळे औषध घेऊन पाहतो. त्याने शरीर खराब होते.
हो ना त्यांना शरीर खराब होते.
हो ते कसं आहे. ऍसिडिटी चे प्रमाण त्या गोळ्यानच वाढतील जास्त करून. डॉक्टर मे सगळ्यात पहिले एक ऍसिडिटीची गोळी देते मग त्या गोळ्या घ्या म्हणते आहे की नी प्रत्येक वेळेस तसाच करते डॉक्टर,
हम्म,
सांग मला अजून काय म्हणतात?
काही नाही ठीक आहे मजेत सगळं, हम्म हर्षु काय म्हणतेय हर्षुच काय सुरू आहे आता.
हर्षुच चालू आहे. मी म मशरूमच करत आहे तो मशरूमच
हो का चालते का आता बरोबर
हो एक एक काल दिले ना एक दूध डेअरीवाल्याची ऑर्डर होती दोघा मित्र मिळून. च मग करते ती हा.
हम्म,
हम्म,
अजून कॉलेज व
ते आता ग्रॅज्युएशन झालं त्याच, आता रिझल्ट यायचा आहे. पुढं काय मिळत आता काय करते शिकते का नाही कि काय तर, तेचय मशरूम दोन प्रकारचे मशरूम असतात ना. ते गोलवाले ना. एक छत्री सारखे नाही गोलवाले ना का असे चापट झाल्या सारखे
झाललर फुलासारखे फुलासारखे
हा हा ते पण आहे काय कोण मशरूम म्हणतात ऑस्ट्रिच ऑस्टर ऑस्टर्म हा आणि हे बटर मशरूम असं दोन प्रकारचे राहतात.
हो का,
हो